हां न लागला का, ओके. बोलाना काय म्हणताय?
काय मग, पाऊस आलेला का?
हो पाऊस खूप मोठा नि आला होता आता.
अच्छा. नाही इकडे वातावरण तर आहे आणि थोडसा-थोडासा येत होता.
अच्छा.
ह्म.
पाऊस आज नही पडणार तुमच्याक्
पाऊस तर पाहिजेच आता, जिथे पावसाळी शेती तिथ त तर पाहीजे पाऊस, पण खूप कंटिन्यू पण नकोय, एक दिवस च आलाय, एक दिवस थोडस ऊन, हां. तर ज्यांची पावसाळी शेती तर ते त्यावरच डिपेंड असतात ना, शेतकरी? त्या.
कोकणासारखा पाऊस झालाय, आता सध्या आमच्याकडे. कोकणात जस थोडा वेळ पडतो. तो आणि लगेच जातो आणि परत थोडा वेळ येतोना तसं होतं आहे आमच्याकडे.
हो हो हो हो तेच तर, पेरण्या वगैरे झालं तिकडे?
हां आमच्याकडे उसाची लावण करतात ना.
अच्छा, ऊसच असतो का?
हो हो उस व वगैरे असं असतं आमच्याकडे तुमच्याकडे काय गेलेच
आमच्याकडे मका अ दूध व्यवसाय म्हणजे शेळी गाई असल्यामुळे दूध व्यवसाय असतो ना. त्यामुळे मग जास्त करून जनावरांसाठी चारा वगैरेच केला जातो. मका म ते पेरल्यानंतर तर मोठी झाल्यानंतर ती कटिंग करून घेतली जाते. मग तिच साठवणूक वगैरे करून ठेवली जाते वर्षभरासाठी. वर्षभर म्हणजे उन्हाळ्यासाठी उन्हाळ्यामध्ये जनावरांना चारा नसतो. हो ना पाणी नसल्यामुळे मग ती जे मका असते ती ग्राईंड करून घेतली जाते मशीन मग त्यामध्ये गुळ आणि मिठ टाकून साठवून केलं जातं.
ह आमच्याकडे ना कडबा अस काहीतरी बोलतात.
हो मग तो पूर्ण आख्खा असेल बांधून ठेवलेला. कडबा म्हणजे बाजरीचा किंवा मग ज्वारी वगैरे हो
आणि ते आम्ही ना लोक अ म्हणजे पावसाळ्यासाठी वापर हो पावसाळ्यामध्ये कसं काही थोडस पचायला त्यांना म्हणजे व्यवस्थित यावं ना म्हणून थंडीही होऊ नये. प्राण्यांना ह्या सगळ्या मी म्हणजे पावसाळ्यामध्ये ते वापरतो.
हो हो हो
तुमच्याकडे उन्हाळ्यात वापरत असतील ना?
उन्हाळ्यात या दृष्टीने ठेवलं जातं कि पाणी नसतं उन्हाळ्यात मग त्यांना दुसरं खाण्यासाठी गवत किंवा काही नसतं ना. मग ते आम्ही ग्राईंड करून त्यामध्ये मीठ गुळ मिक्स करून ते मोठी अ हे असतं पिशव्या बॅग्स वगैरे त्या भरून ठेवतो. आणि दुसरं असं की जे आपण गहू वगैरे करतो ना त्याचा भुस्सा असतो. गव्हाचा परत सोयाबीन तो पण साठून ठेवला जातो. पावसाळ्यामध्येच
आम्ही ते दुकानामधून विकत घेतो बघून भुस्सा वगैरे
अरे बापरे. मग कसा भेटतो तो काय दर असतो त्याचा? किलो कि कसं घेता?
वीस रुपये नाही एक पोत घेतो एका पोत्याला चोवीसशे पंचवीसशे रुपये म्हणजे एका पोत्यासाठी लागतात.
अच्छा नाही आमच्याकडे गाडीवर विकतात म्हणजे एक पिकअप असेल किंवा ट्रॅक्टरची ट्रॉली त्यानुसार कितीत ठरलं जातं रेट त्याचा
हम्म हम्म खूप आता म्हणजे अ जनावर पाळण्यामध्ये पण काही फायदा नाही राहिलेला. सगळ्या खूप जास्त खर्च होतो.
कारण त्यांचं खाद्य जे असेल सरकी पेंट वगैरे ते पण खूप महाग झालेल शेंगदाणा पेंड वगैरे असतं ते पण आता जे आपण शेत शेतकरी लोक शेती करतात त्यांचा तो जोडधंदा असतोच शेती जा जोडून घाई व्यवसायाचा
हो हो.
म्हणजे ते जेणेकरून दूधातून आपल्याला जे काही पैसे भेट तात., त्यातला घर खर्च तर सुटतोच आपला.
आमचे स्वतःची पण आधी म्हशी होत्या. पण आता आम्ही बंद केलं म्हणजे काय व्हायला लागलं. जास्त च खर्च त्यांचा व्हायला लागला आणि म्हणजे त्यामध्ये मागे काहीच राहील. म्हणजे,
राहतच नव्हतं काही हो,
हा त्यामुळे मग आम्ही म्हणजे दिल्या म्हशी.
हम्म. नाही आमच्याकडे आहेत पाच गाई आहेत. पाच-सहा बकरी आहेत. आणि कसं त्यांचं जे शेण असतं. ते शेतीमध्ये आपण अ हे खत म्हणून वापरलं जातं. आम्ही दर उन्हाळ्यामध्ये अ वावरांमध्ये टाकून देतो. मग नांगरणी रोटर तर अ केलं जातं. मग त्यानंतर पेरणी असते.
हम्. तुमच्याकडे चाराच असतो.
हो चाराच आणि नंतर एक पावसाळा कमी झाला की, दिवाळीच्या आसपास कांदा लावणी करतो. आणि त्याआधी त्याचे रोप वगैरे टाकाव लागतात. कांद्याचे रोप टाकाव लागतात ना आधी, त्याला जवळ जवळ दोन महिने जातात. मग ते रोप मोठं झाल्यानंतर तिथून पुढे, म्हणजे आत्ता जो श्रावण महिना लागेल. त्यामध्येच कांद्याचं बी टाकलं जातं. मग त्याची खुरपणी, औषध मध्ये ठराविक एक दीड दोन महिन्यानंतर ते अ कांदे लावले जातात. आता आमच्याकडे अ दोन पद्धतीने लावले जातात. एकदा पाने वाफे जे असतात वावरात सारे बनवलेले. त्यामध्ये पाणी साठून पाण्यात लावगड पण केली जाते आणि कोरडी लावगड जर पाणी नसेल लाईट नसेल तर मग ते खुरपा वगैरे जे असत, त्याने ते लाईन टाकून तशी पण लागवड केली जाते. त्यात पण खूप कष्ट घ्याव लागतात. आणि मजुरी पण खूप वाढली.
हो, मग तुम्ही कस स्वतःहून करताय शेतामध्ये कि गडी वगैरे
नाही. मजूर मजूर लावूनच करून घेतो. ते पण मग भरपूर असत. मजूर जरी असले तरी पण त्यांच्या मागे थांबावच लागत.
हो हो नाहीतर नाही करत ते लोक.
बाकी आणि काय म्हणता? हम
हम्म बाकी ठीक. तुम्ही काही प्लॅन केलाय कुठं जाण्याचा किंवा आता पाऊस झालाय. मग काही खाऊस वाटतय आता टी किंवा कॉफी मगर
चहा चहा हवाय मला. मग मी बँकेमधून मिळाली तर मग आता मी बसलेले. वाट बघत. स्वतःहून बनवून घ्यायचं का काय?
हो. अवघड आहे.
अ नाही एवढं नाही आवडत. ऑइल तेलकट मध्ये असं हा ते
बाकी नाही.
हॅलो अ. हा जर तुम्हाला एक कोटी रुपये मिळाले तर तुम्ही त्याचं काय-काय कराल? हो.
पहिले तर लोन थोडा आहे.
हो.
आणि त्यानंतर मग काहीतरी इन्व्हेस्टमेंट करेल कशामध्ये तरी.
अच्छा! हेल्थसाठी,
ते नवीन काहीतरी केलेली असा.
हो फॅमिलीसाठी, आई-वडील असतील किंवा भाऊ त्यांच इन्शुरन्स वगैरे.
हा ते वगैरे तरी अ हो हो हो ते तरी आधिपासून आहे त्यामुळे काही असं हे नाही.
हो किंवा छोटासा बिझनेस आयडिया वगैरे.
म्हणजे मला एक बिझनेस करायची इच्छा झालीय ब कळत नाही कुठून स्टार्ट करायचं.
अच्छा! ह एस आय पी एफडी वगैरे कराल तुम्ही जर पैसे मिळाले तर?
नाही एवढं त्यामध्ये नाहीय हे करेल. म्हणजे मला एवढी आयडिया नाहीये. त्या बाबतीत पण मला स्वतःचाच बिझनेस करायच तर, डी म्हणजे इन्कम वाढवण्यासाठी.
हो, हो हो हो. मग तुम्हाला अशी, हा मला जर एक कोटी मिळाल तर पहिलं मी एक छोटस घर स्वतःसाठी, आईवडिलांसाठी तर नक्की करेल. नंतर फॅमिली साठी इन्शुरन्स म्हणून आई-वडील आहेत किंवा मुलं. त्यांच्यासाठी पहिलं हेल्थ इन्शुरन्स काढून घेईल. छोटस काहीतरी डे केअर किंवा टिफिन सर्वि्हिसेस अ छोटसा बिझनेस चालू करेल. आणि ट्रिप तर करल सर्व फॅमिली सोबत काश्मीर असेल दुब बई वैगैरे अस सर्व फॅमिली सोबत तर नक्कीच करेल. थोडेफार एस आय पी मध्ये गुंतवाले एफडी वगैरे. कराल, गोल्ड मध्ये दहा-पंधरा टक्के तर इन्व्हेस्टमेंट करूनच ठेवाल. मग त्यानंतर मनाला, हो गोल्डमध्ये इन्व्स्टमेंट तर सध्या खूप हे केलेली तर बेस्टच राहील. किंवा मग मनाला शांती देणारे ट्रीज म्हणजे त्या पैशातून काहीतरी गावात साठी अ काही पैसे काढून जितके जमतील तितके वृक्षारोपण तर नक्की करेल मी. मग त्यात औषधी‌ वनस्पती वगैरे असतील तर ते आता नक्कीच करूयात गावामध्ये असं. आणि जे गरजू मुलं आहेत म्हणजे अनात असतील. आशांसाठी दप्तर, बुक, नोटबुक, अन्वेष देण्याचा प्रयत्न करराल मी. आणि जे अ वयवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी काही. त्यातून इन्व्हेस्टमेंट करलं समाजासाठी थोडं.
अ मी जे काय केरेल ते सध्या तरी मी फक्त माझ्या एकटी म्हणजे माझ्यासाठी करायचा मी प्रयत्न करेल.
हो.
कारण काही अनुभव असं आहे की मला आता आतून म्हणजे असं वाट टते की बाबा दुसऱ्या लोकांसाठी करून काही फायदा नाही म्हणजे आपण फक् क्त आपल्यासाठी आपल्या घरच्यांनसाठी केलेलं
त माझं ये ना स्वप्न आ हे माझं वृद्धाश्रम आताच एक अलीकड असं बघतय की एक ठराविक एज नंतर आई वडील जे आता वृद्धाश्रमांची संख्या खूप दिस ते आणं त्यात वयस्कर लोकच खूप येत आणि काय काय ठिकाणी असं आढळते की ज्यां चे मुलं मुली जॉब ळा येत अशाच अ मुलांच्या आईवडील पण तिथे आहेत म्हणजे सगळ्याच नाही काही ठराविक पण आपले शेतकरी जे लोक येत त्यांचे बऱ्यापैकी आईवडील ते कसही का होईना घरीच संभाळतात प माझी इच्छा आहे की अनाथ आश्रम असेल की वृद्धाश्रम माझ्याकडे भविष्यात कधी पैसे थोडेफार त्या लोकांसाठी माझी करण्याची खूप इच्छा हाय.
अच्छा चांगली गोष्टय.
हो. मुम्म बाकी काय म्हणताय अजून हॅलो
हा बोला की,
हा रेंज चा इश्यू होत चालतय मग भेट
चालेल हो हो चालेल.